हा बोला ना ते येतोय ना आवाज हॅलो हा हा बोला
हॅलोॅ
हॅलो हा येतोय ताई आवाज तुमचा बोला हॅलो
हा बोला ना कशा आहात म्हटलं
मी ठीक आहे म्हटल चालू आपल्या रोजची काम अ नाश्ता वगैरे
अच्छा हा ह
बाकी मग तुमचं काय चालूय
नाही सध्या घरातले काम आवर बाळ आहे त्याच्यामुळे मग त्याच्यावर तिच्यावर फोकस करावा लागतो एक मोठा मुलगा आहे छोटी बाहेर वगैरे असं पडत येत नाही ह् तेच अशी मा खंत लागलेली असते की आपण एवढ शिक्षण घेतलंय आपण एवढ चांगल्या ठिकाणी नोकरी केली आहे आणि मग आता ते सगळं सोडून फक्त मूल आणि घर हच्यामध्येच अडकून पडायला झालंय काही करता येत नाही तर मग काही दिवसांपूवी विचार केला की आपण एवढं चांगलं शिकलेलो आहोत हातामध्ये बऱ्याचशा कला आहेत तर मग काहीतरी करूया त्यात प म्हणून मग असं काही ना काहीतरी उद्योगा सुरू असतात पुढे केक बनवायचा मग त्या केकचा ऑर्ड घ्यायच्या किंवा अस शिवण म इणकाम करायचं इण्कामाची फार आवड आहे मला वेगवेगळे तोरण रुमालस वगैरे बनवायचे तर मग त्यातून अस विचार केला की आपण स्वतःसाठी काय री करायला पाहिजे असं आपण जर आपल्याला वेळ दिलाच नाही आपल्यासाठी वेळ काढलाच नाही तर आपण ह्या व्या ून कधी बाहेर पडूच शकत नाही कारण स्त्री चूल आणि मूल हे कधीच सुटलेलं नाही कोणी अस दे क ती किती शिकलेली असो किंवा शिकलेली असो तिने तिने घर सांभाळणं घरामध्ये काम करणं हे म्हणजे हा नियमच आहे जस समाजाचा समाजाने घालून दिलेला
हम्म हम् मला ज माझ म्हणणं म्हणजे आजकाल जरा परिस्थिती थोडीशी बदललेली आहे हम म्हणजे पहिल्या अगोदरच कसं खूपच चूल आहे आणि मूल हच्या पर्यंतच स्त्रीचं अस्तित्व होत
अगदी बरोबर
हा त्यानुसार आता थोडस थोडस रा आणि मान बदललाय म्हणा किंवा एक जग बदललय म्हणा किंवा आणि हे हे बदलायला मला असं जास्त वाटतं की कोरोनाचा काळ म्हणजे उपयोगी ठरलाय महिलांसाठी कारण त्यान- त्यामध्ये ऑनलाईन जास्त माहिती मा माहिती मिळाली. किंवा कस करत कारण. ग्रामीण भागामध्ये कस? अं ग्रामीण भागातल्या महिला मला वाटत जास्त शहरी भागातल्या महिलांपेक्षा हुशार आहेत कारण- त्यांनला वूलनच काम येत अस. तया ड्बा ज जेव- दोन्ही व्यवस्थित बनवत असतात, तुम्ही म्हणल्यासारखं- केक वगैरे म्हणजे त्यांना असतंय पण त्यांचं एक अस असतंय की हे विकायचं कुठं? हाय ना.
हो ना अगदी बरोबर.
आणि हा- ग्रामीण भागामध्ये कसं प्रत्येक घरो ना घरी घरोघरी ग्रामीण भागामध्ये कसं प्रत्येक घरो ना घर घरी काही ना काही येतच असतय सगळ्यांना आणि एकमेकीना बघून असं दुपारी सगळं काम वगैरे झाल्यानंतर ते शिकवतात पण असं एकमेक- त्यांना म ते मला अस वाटतये की - फक्त होईल. अ आपलं हा. एकदम म्हणजे अस कला आहे आपल्यामध्ये पण त्याचा कुठेतरी चांगला उपयोग झाला- पाहिजे चार पैसे आल्यानंतर मग कस- थोडा आत्मसन्मान पण वाटतये.
अगदी बरोबर आणि- अ कसं आहे आपल्याला स्वतःला काही खर्च करायचा असेल- इच्छेने तर कोणापुढे हात पस - राव नाही लागत मग कोणी असू देत नवरा असू देत मुलं असं - अजून आई वडील असू देत भाऊ असू देत कोणीही असू देत जर आपल्या हातात अस- कमवलेला पैसा आहे त्याचा आनंद तरी वेगळाच असतो. त्याचा मान ही वेगळा - हो, आणि मग आपण आपल्या कमाईच्या पैशातून जे काही वस्तू स्वतःसाठी खरेदी करतो- त्याच त्याची जी मजा किंवा त्याचा जो मनाला समाधान देणारा आनंद हो. हा -अगदी फार वेगळा असतो. अगदी मग ते दोनशे- रुपये का असेनातं पण ते स्वतःच्या कमाईचे असतात की हा मी माझ्या कष्टाच्या कमाईने ही ही वस्तू घेतली आठवण असते. कि आपण अ- म्हणजे आणि मग ह्यातना एक प्रेरणा मिळत जाते माणसाला कि खरोखर आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे महिलांनी खरंच गरज आहे स्वतःकडे लक्ष देण्याची काळ बदलत चाललाय नक्कीच. पण तरीही खूप साऱ्या टिक णी आपल्याला बघायला मिळत कि वेळेअभावी किंवा काही अजून काही अडचणी असतात महिला घरामध्ये अडकून पडतात. त्यांना बाहेर नाही पडता येत. तर म्हणजे महिलांनी घरी बसून सुद्धा काहीतरी आता तरी खूप संधी आहेत ते आपण घर घर बसल्या हो ऑनलाईन काम करू शकतो. घर बसल्या बसल्या खूप साऱ्या गोष्ट खूप साऱ्या ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही आपल्या घरातले पदार्थ बनवून विकू शकतो, दिवाळीचे फराळाचे पदार्थ मार्केटमध्ये खूप मागणी आहे या गोष्टींना. कि ज्या बायका काम करतात, नोकरी वगैरे करतात, त्यांना ह्या गोष्टींना वेळ मिळत नाही. आणि त्यांना घरगुती बनवलेले चांगले पदार्थ वगैरे हवे असते. कि पौष्टिक हव घरगुती हव आहे, आणि जे की म्हणजे काय म्हणतात हायजीन आपलं हो हा बेस. सळ नसलेले. किंवा निर्जन तुम त्याच काळजीपूर्वक अगदी मायेने केलेले पदार्थ म्हटलं तरी चालेल. तर ते एक गृहिणी घरी बसून फार चांगल्या पद्धतीने करू शकते हा एक रो गार होउ शकतो, म्हणजे पूर्ण वर्षभर अडकून नाही पडायचं तर मग आपल्या इच्छेनुसार जस जेव्हा वाटेल त्या पद्धतीने त्या त्या सणांचे पदार्थ विकू शकतो, कोणी अ खाणावळ सुरू करू शकत, कोणी डब्बा देऊन डब्बा सर्विस सुरू करू शकतं. आज महिलान च्या सक्षमीकरणासाठी जर महिलांनी पावलं उजलायची ठरवली तर त्या खरोखर काही करू शकतात.
हा महिला हा हा हो ना. आणि दिवाळीच्या ह्याच्यामध्ये दिव्या दिव्या असतात तर पण असतात आकाश, कंदील म्हणजे वेगवेगळ्या सणानुसार वेग
वेगवेगळ्या वस्तू अगदी बरोबर. म्हणजे फक्त फराळच नाही. तर इतर.. हाताने ब बनवलेल्या वस्तू ज्याला की मार्केटमध्ये खूप मागणी आहे. लोक हल्ली बाहेरून आणलेल्या बाहेरच्या देशांमधल्या वस्तू घेण्यापेक्षा. आपल्या लोकांनी बनवलेल्या वस्तू ना जास्त पसंती द्यायला लागलेत. का तर? आपल्या लोकांना रोज बाजार मिळावा आपल्या महिलांना किंवा आपल्या माणसाला त्याचा फायदा व्हावा.
हो.. ना.
हो.
आणि बाहेरून देशामध्ये तून आणलेल्या वस्तूपेक्षा. कस आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू जरा वेगळ्याच असतात. त्याच्यामध्ये साबण, ह. मेनबत्त्या आहेत. म्हणजे ह्याची सणासुदीला कस मागणी असते ना मोठी.
बरोबर. आपण अ आणि असं सणच असं नाही. एरवीचे कितीतरी जण असे असतात की ज्यांना सकाळचे नाश्त्याचे पदार्थ हवे असतात घरगुती बनवलेले. मग काही बेकरया असतात. किंवा काही असे अ हॉटेल्स वगैरे असतात. हॉटेल नाही म्हणता. येणारे स्वीट माट वगैरे त्यांच्याकडे असे पदार्थ विकायला देत आहेत. म्हणजे आमच्या भागामध्ये आम्ही बघतो ना. असं महिला अ बचत गट वगैरे आहे ना. तर त्या महिला पदा थालीपीठ पुरणपोळी, इडली चट मी.. अजून काही वेगळे पदार्थ तर असे बनवून. त्या बेकरीमध्ये किंवा त्या रेस् ह्याच्यामध्ये फ्लिपमार्ट मध्ये वगैरे विकायला ठेवतात. अगदी अ.. किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा असे पदार्थ विकायला ठेवलेले बघायला मिळ ढोकळा आहे घर घरी बनवलेला सँडविच आहे घरी बनवलेलं इडली चटणी आहे आणि लोक पसंतीने घेतात. म्हणजे आम्ही आपण जर एक नाश्त्याचा वेळ निघ बघून गेल्यानंतर जर त्या ठिकाणी बघायला गेलोते पदार्थ आहेत का तर ते आपल्याला मिळत नाहीत याचाच अर्थ त्याला मागणी आहे. त्यांना माहिती आहे की एवढ्या एवढ्या पदार्थ हा एक चांगला रोजगाराचा एक चांगली संधी आहे रोजगार करण्याची महिलांना
हम्मम हम्म
त्याच्यानंतर ज्यांना जेवणामध्ये किंवा ह्या पदार्थांमध्ये इंटरेस्ट नाहीय ते अजून विणकाम करू शकतात. घरामधल्या शोभेच्या वस्तू आहे आहे शिवण काम आहे, ब्लाऊज वगैरे आजकाल खूप फॅशन बदत चालली आहे आपण म्हणजे कुठेही हा कुठेही बाहेर क्लासला वगैरे न जाता सुद्धा आपण अगदी घरी बसल्या मोबाईलच्या मदतीने सुद्धा आपण अ हे करू शक बनवू शकतो. हो बरोबर.
हो ना त्यामध्ये ज्वेलरी पण आहे. ज्वेलरी अस
हो हो ज्वेलरी हो सध्या हे हाताने बनव आसलेले दागिने वगैरे म्हणजे अगदी ठुशी पासून वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवू शकतो. आता ह्या मराठी ह्यो गिन्या तरी मराठमोळ्या दागिन्यांना तरी अख्ख्या देशातच नाही तरी जगभरात मागणी आहे.
हा हो ना
नऊवारी साड्या शिवून घेतलेल्या नऊवारी साड्या यांना सुद्धा मय कितीतरी काहीजण असे असतात, की त्यांना नऊवारी साडया नेसता येत नाहीत. मग त्या रेडीमेड शिवलेल्या साड्या असतील, तर त्या पसंत करतात लोकं खरेदी करायला. म्हणजे अशा खूप साऱ्या संधी आहेत आपल्याकडे की आपण अं रोजगार मिळवू शकतो.
हो ना परत ट्युशन क्लासेस पण आपण एक रोजगाराच्या माध्यमात पन हा
अगदी बरोबर घरी बसून क्लासेस घेऊ शकतो. मुलांना शिकवू शकतो. त्यातल्यात्यात त्याचा फायदा आपल्या मुलांना पण होतो. बाकी त्यांना पण होतो. ती सवय आपल्या मुलांना पण लाग की चार मुलांमध्ये बसायच अभ्यास करायचा. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण कुठ कुठेही कसाही करू शकतो. फक्त स्वतःची तयारी पाहिजे.
हा हो ना
हो त्यामुळे मला तरी असंच वाटत की महिलांनी फक्त घर मुलं घर याच्यामध्ये अडकून न पडता स्वतःच्या आनंदासाठी नक्कीच किंवा स्वतः स्वावलंबी होण्यासाठी नक्कीच काहीतरी करावं. काहीतरी मार्ग शोधावा. सोप्यात सोपा जाच तुम्ही कमीत कमी कष्ट कडून त्यातन बऱ्यापैकी फायदा होईल अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आहेत. महिलांनी नक्कीच विचार करावा असं मला वाटत. ताई धन्यवाद तुमच्या सोबत बोलून खू छान वाटं..
हा होता ह ठीक ह धन्यवाद...